हॅलो हा बोलात आता येतोय हो हो हो.
हा बोला तेच म्हंटलं. आणि, काय पकोडे कसे करतात ते विचारा.
हा, माझं कसं झालंत, पहिला फसला होता. म्हणजे, सगळं तेल वगैरे निघालेलं फुटलेला, हो, मग ते नंतर -नंतर यायला लागले चांगले. पण ते कसं, इन्स्टाला वगैरे आपल्याला व्हिडिओ दाखवल्यावर, त्यांना परफेक्टच जमतं सगळं.
नाही -नाही त्यांनी आधीपासून ते, ट्राय केलेला असतो ओ म्हणून त्यांना ते जमतं.
अच्छा, पण ते असं मला कधी, कधी वाटतं ना त्याना येतयं आपल्यालाच का म्हण
नाही, आता आहे बघा, मी पण माझ्या वाहिनी, खूप काय- काय करतात घरी खूप. त्याचे पण, पहिला ट्रयला असताना सगळ जमतेय, सगळं म्हणजे आता बघा. म्हणजे, ते मुलांना बाहेर जास्त करून, काही देतचं नाही, सगळं घरी बनवून देतात खायला.
हम्म, हम्म,
म्हणजे, तेनी करून आता मध्ये, सँडविच केलेले ते पण घरीचं. त्यांच्याकडे सगळं साहित्य पण आहे तस, कि बाबा ते सँडविचचं भांडण, वगैरे, सगळं
हम्म,
आवाज येतोय!
हो, हो येतंय, येतंय,
हा, मग ते सगळं कधी करतात. तुम्ही आता? लाडू, वगैरे किती छान- छान करतात, बुंदीचे लाडू, त्याच्यानंतर डिंकाचे लाडू. मोती चुरलाडू, बेसनचे लाडू, गुलाबजामन करतात ते, खूप छान -छान. असं, असतं त्यांचं सगळं. मध्ये कसं, त्यांना कसं जमते परफेक्ट काय माहिती, का लगेच असते. त्या, थोडंफार मला आपण शिकवतात असं.
हा, हा, हा.
म, मी पण शिकले, मला आवडते सगळं शिकायला. म मी शिकतेच, मग मी पण घरी करते, मी आता परवा, पावभजी केली घरी. अचानक, हो बिर्याणी केलती, कुर्मा पुरी केलती, डोसा इडली, खूप छान असं म्हणजे मला आवडतं. होय ना, बिर्याणी तेन घरी च ह खाणार असेल तर काही करायला वाटतं नाही. तुम्हाला आवडते कणी नाही बिर्याणी? हो,
हा, नॉन व्हेज तर, नॉनव्हेलव्हरआहे मी.
हो?
हो, नाही, घरी वगैरे म्हणजे करतात, घरचे पण मी नाही, बाबा कधी ट्राय केली.
नाही काय, म्हणजे काय आता एवढं अवघड पण नाहीयं सोडा सोपी.
हम्म, हम्म, नाही करायला लागल्यावर येतयं, पण आता ते कसं लहानपणापासून जास्त कधी, म्हणजे गेलेचं नाही. स्वयंपाकघरात त्यामुळं?
म्हणजे, तुम्हाला भाऊ एक च आहे.
नाही एकटीचं आहे.
हो! हा तुमच्या म्हणजे मला वाटलं, भाऊ वगैरे आहे.
हो. नाही नाही एकटीचं आहे मी.. आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीत पण एकटीचं आहे मी मुलगी.
हो. का?
हो.
लहान असेल.
काय असतं.
लाड हा त्यामुळे होते ना
हा एक आवाज आवाज ताई आवाज कट होतो..
हॅलो! आला?
एक मिनट.. हॅलो!
हा एकच मिनट थांबा.. आता आला काय आवाज?
हां बोला काय म्हणत होतात?
ते म्हटलं एकटीआपल्यामुळे पण लाड होतात ना भरपूर.
अ त्यामुळे जास्त काय असं हेच नाही? म आता आता शिकायचं आता थोडंफार
हा नाही शिकायला लागतंय, त्याशिवाय नाही होत शिकायला पण मिळत नाही
हो..
ते कसं एकदाच होऊन जातात सगळं परत परत असं नाही होत म्हणजे शिकायला पण भेटत नाही आणि कायच भेटत नाही
हो हो..
हम्म.. आमच्या घरात पण करतात सपोर्ट सगळे शिकायला ते हम्म..
ते माझा प्रॉब्लेम काय होतोय माहिती का म्हणजे? चपाती वगैरे कणिक आणि पीठ वगैरे मिळतं चांगलं पण ति चपातीचा आकारच म्हणजे फसतोच कुठला पण येतो?
मग पहिल्यांदा काय करायचं हम्.. असू देत पहिल्यांदा होतय तसं म्हणजे रोज रोज जरी ट्राय केलं तरी एक दिवस तरी जमल ना प्रयत्न केल्याशिवाय थोडी जमणार आहे आपल्याला काय
नाही खरं पण ते कसं एका ठिकाणी जाड राहतं मग मध्येच पातळ होतं आहे म्हणजे कळतच नाही मग इंटरेस्टच जात आहे माझं बोला..
हा मग तसं होतं मग काय करायचं पहिल्यांदा आपण जे चपात्याचे घडी करतोय चार कोपऱ्यांची त्यावेेळेला त्याच परत तीन बाजू असते ते परत दुमडायच्या म्हणजे जेणेकरून बाबा आपल्याला परत गोल करता येईल चपाटी असं
हम्म हम्म..
आता बिर्याणी करताना पण बघा एक किलो जरी चिकन तुम्ही घेतलाय तर दीड किलो समजा एक किलो ची बिर्याणी करायची आपल्याला म्हणजे एक किलो आपण तांदूळ घ्यायय म तांदूळ कसं भात शिजून जास्त होतोय म्हणून परत आपण काय करायच चिकन त्याच्यात ॲड करायच कि अ दीड किलो चिकन घ्यायचं त्याच्यात म्हणजे ते बरोबर होऊन जातात ते सगळं हा मग पहिल्यांदा आपण जे चिकन घेतोय ते स्वच्छ धुवून व्यवस्थित घ्यायचं मग त्याच्यानंतर ते धूलेलं चिकन असते त्याला जरा पाणी सुटतेस
हम हम् हमी.
हा मग त्याच्यानंतर ते चिकन काय करायचं, तर त्याला म्हणजे चटणी, मीठ आपलं टाकायचं. परत त्याच्यानंतर थोडसं अ गरम मसाला त्याच्यानंतर बिर्याणीच्या मसाल्याचं एक अखंड पाकीट टाकायचं. त्यानंतर दह्याचं पॉकिट टाकायचं. आपली पुदिन्याची पानं वगैरे हॅलो. हॅलो
हो हो
तुमचा आवाज कट व्हायला लागलायं.
हो पुदी पुूदी ना. हाय दत्ता
हा आवाज कट व्हायला लागलायं तुमचा.
हा आता येतोय का.
हा आला आता.
आ ते घरात गेल्यामुळं कट होतंय वाटतं. म्हणलं आता घरात जाऊन थोडं काहीतरी करावं म्हणलेलं पण जाऊ दे, आता ठीक आहे. मग तेच बाहेर बसलेले. हा
मध्ये ते कस पुदिन्याची पानं तेन आपण टाकल्यावर मग कसं स्मेल छान येतोय. अ बिर्याणीचा.
बरं बरं. हा हा हा.
हा. पुदिन्याच्या पानाचा जास्त वापर करतात बिर्याणीमध्ये. मग त्याच्यानंतर जे आपण चिकन घेतलेलं असतंय ते पहिल्यांदा भात शिजवायचं मग भाताला काय करायचं, तर गरम पाणी करून घ्यायचं पूर्ण. मग गरम पाणी केल्यानंतर ते गरम पाणी झालं त्याच्यात खडा मसाला सगळा टाकून द्यायचा.
हम्म हम्म.
हम. मग खडा मसाला आपण ज्या वळेला सगळा टाकतोय, त्यावेळेला ते पूर्ण उकळू द्यायचं मग थोडा लिंबू पिळायचा. जेणेकरून भात सगळा सुट्टा होउ देत म्हणून. असं प्रत्येक गोष्टीच काय रिजन असतंयच.
होय की. हो.
ते. हा लिंबू पिळून झाल्यानंतर काय करायचं, तर थोड्या वेळानंतर, आपण तो जो भात असतो बिर्याणीचा, तो फक्त ऐंशी टक्के शिजून घ्यायचा.
हम्म हम्म.
सगळा नाही शिजू द्यायचा. म्हणजे सगळा शिजवल्यानंतर काय होतंय, तर ते पूर्ण गिर होत ते भात. जेंव्हाला आपण थर लावतोय ना त्यावेळेला ते परत शिजंतोय ना थोडाफार भात.
हां हां हां.
हम मग त्यावेळेला परत तो गिर होतोय, त्यामुळे आपण काय करायचं तर थोडं बरं त्याला हे करायचं. शिजवायचा.
हो
असं मग छान होते बिर्याणी खूप म्हणजे असं मस्त पण लागते, आणि म त्यानंतर तांदूळ ज्यावेळेला आपण शिजवून घेतो, ते ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा फक्त जास्त. हा जास्त पण नाही शिजवायचा, ऐंशी टक्के शिजवायचा. हम् मग त्या ऐंशी टक्के तांदूळ शिजल्यानंतर तो काढून घ्यायचा, कुठल्या तरी चाळणीमध्ये मोठ्या.
हम्... हम्...
हा, मग ते काढून घेतल्यानंतर आपण मग ते तांदूळ काय करायच. तर पूर्ण गार होउ द्यायचा. पूर्ण त्याच्यातलं पाणीच, त्या सगळं काढून द्यायचं. मग ते आता पण, जे चिकन घेत असते. ते कांद्या टोमॅटोची थोडी पेस्ट करायची. आणि, कांद्या टोमोट्याच्या पेस्टमध्येध्ये ते परतून घ्यायच.
अच्छा...
हा मग, कांद्या टमट्याची पेस्ट करून झाल्यानंतर ते परतून घेतल्यानंतर थोड्या वेळ काय करायचं, तर आपण जे केलेलं असते. चिकन ते पूर्ण पाणी सुटलेलं असते. मण ते पूर्ण पाणी आठव द्यायच आपल्याला जेवढा मसाला पाहिजे. तेवढाच, त्यामध्ये ठेवायचं.
हम्म... हम्म... हम्म
हम आणि बाकीचा सगळा मसाला असतोय. ते आपण पूर्ण हे करू द्यायच. म्हणजे काय तर, आटू द्यायच सगळां. जेणेकरून जास्त जर बिर्याणी म मसाला झाला, तर ते पूर्ण किच् होते बिर्याणी.
हो...
ह म्हणजे, त्याचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. बिर्याणीचा... आणि पूर्ण दुसऱ्या दिवशी लगेच खराब पण होऊ शकते.
हो... हो..
बिर्याणी.. हा. मग, त्यामुळे काय करायचं, तर बाबा थोडा वेळ ते म्हणजे हे करायचं. जास्त मसाला नाहीच घालायचा. जास्त मसाल्यामुळे, आपल्याला पण त्रास होऊ शकतो. त्याचा बिर्याणीचा हम्म.. जास्त. मसाला घालायचा नाही. थोड्या प्रमाणात मसाला ऍड करायचा. मसाला ऍड केल्यानंतर. बिर्याणीला काय करायचं, जे भांड आपण घेतोय बिर्याणीथनलं म्हणजे थर लावणार आहे ते. त्या भांड्यामध्ये, खाली पहिल्यांदा खाली, सगळं तूप लावून घ्यायचं भांड्याला.
हां... हां.
हा मग तूप लावून घेतल्यानंतर भांड्याला काय करायचं पहिल्यांदा पण जो भात असते. तो टाकून घ्यायचा. खाली भांड्यामध्ये थोडाफारच लय नाही. भात टाकल्यानंतर चिकनच. पेस्ट टाकायच, थोडा मसाला टाकायचा. मग त्याच्यानंतर थोडा. तूप ऍड करायचं, म्हण जे न, ब स्मेल छानल असं. सर्वच छानते ते. हम्म... मग ते सगळं ऍड केल्यानंतर परत थोड्या वेळ नंतर मग. परत आणि चिक्न टाकायचं. परत भात म्हणजे असं थर लावत जायचं सगळं. आणि, ज्या वेळा सगळं पूर्ण होतय कमप्लीट. त्या वेळी वरती काय करायचं तर. आपण थोडं तूप सोडायचं. आणि फूड कलर आपण ऍड करतोय. हा.. हा.. मग पुर चल काय करायचं त्यामध्ये ऍड करायच. कार हा आपण झाकण लावतोय. ते झा . ककणामधून बाहेर वाफ जायला नको. म्हणून, आपण त्यामध्ये परत चपातीच. पीठ असते की, आपलं कनिक.
हो.... हो.
हा.. मग ते कने काय करायची तर त्याच्या पूर्ण प्लेटच्या भोवत्या्यां म्हणजे साईडने लावायची. जेणेकरून बाबा वा बाहेर जाणार नाही म्हणून. हा त्याच्यामु काय होतय तर. क वाब जाणार नाही आणिने आपले दहा पंधरा मिनिटात म्हणजे पूर्ण सेट होऊ शकते.
बरं बरं.
असं होतंय मग ते झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटं बघायचं वाट. त्याच्यानंतर मग आपण ते वापरून हे करायचे उतरून घ्यायची बिर्याणी.